हा.
काय नाही बघा बसलोय, तुम्ही?
हम्म, मी पण बसले.
हम् हम हम्.
अ बर मग आता, शाळा सुरू झाल्यात. अ मग तुमच्यात कोण आहे का शाळेला?
होय आहेत की.
हा मग त्यांच्याच म्हणजे कस लहान मुलांच्या डब्यासाठी मी काय रेसिपी सांगणार आहे हा हा मग त्याच्यामध्ये कसं सकाळी आता जेवणाची गडबड पण असते ना
होय.
मग असं आपल्याला झटपट कसं लहान मुलांना बनवून लगेच द्यायचं असते डब्याला त्याच्यामुळं मी तुला असं म्हणजे पटपट होतील अशा रेसिपी सांगतो.
बर बर चालते सांगा की
म्हणजे पहिल्यांदा आपण कसं अं बेसनचा चिला करू शकतोय आपण
हा हा
हा म्हणजे आपल्या म्हणजे मराठी भाषेत म्हणजे पारंपरिक भाषेत म्हटलं तर आपण बेसनाची पोळी
हा
हा आपण करू शकतोय म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की एक वाटी बेसन घ्यायचं. अं त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची टाकायची आणि त्याच बॅटर तयार करून घ्यायचं. म्हणजे जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही. हा म्हणजे आपल डोश्याच बॅटर कस असतया. हा तसं तयार करायचं हा आणि मग आपल्या घरात पॅन असतोय. पॅन किंवा आपल्याला चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. हा मग तो अ आधी तेल टाकायचं आणि तवा तवा गरम झाल तर तेल टाकायचं. आणि आपली अ आमटीचा आपला चमचा असतोय की नाही तो एक चमचा ते बॅटर घ्यायच.
हा
आणि असं एकदम जाडसर ते अ त्या तव्यावर पसरवायचं.
पसरवायचं बरं हम्म
आणि मग एक दोन मिनिट फक्त एका बाजून भाजून घ्यायचं आणि दोन मिन मिनिटानंतर न आपण अ दुसऱ्या मग ते बाजू परतायच्या आणि परत दोन मिनिटं ते भाजू द्यायचं.
हा हा हा
म्हणजे असं आपला झटपट अशी आपली बेसनाची पोळ्या आपल्याला लहान मुलांना डब्याला देऊ शकतोय आपण हा मग त्याच्यानंतरन प आपण म्हणजे आपल्या कसं आपण पोहे कसं करतोय. हा तस अ कर्नाटकी एक पदार्थ आहे त्याला सुशिला म्हणत्यात.
काय सुशीला
हा सुशिला म्हणजे आपण हा म्हणजे तो कर्नाटकी पदार्थ आहे. तो कसा तिकडे जास्त करून नाश्त्यासाठी वापरला जातोय. आपल्या इकड कोण करत नाही आप आपल्या इकडं जास्त करून पोहेच करतात मग ते अ आपल्याला काय करायचंय आपल्याला अ चिरमुरा असते ना आपले
हा बरं
हा ते भिजवून घ्यायचं चिरमुर
हां
म्हणजे पाणी ओतून ते धुवून घ्यायचं आणि पूर्ण त्यातलं पाणी नितळून घ्यायचं. घ्यायचं आणि बाजूला काढायचं
हम्म बरं
आणि कडईमध्ये मग तेल टाकायचं त्यात जिरे मोहरी टाकायचं कांदा टाकायचा टोमॅटो अ मिरची आणि आपल्याला कोणतेही मसाले ऍड करायचे असले तर आपण करू शकतोय. आणि मग हा म्हणजे गरम मसाला चाट मसाला वगैरे आपण टाकू शकतो त्याच्यात आणि त्याच्यानंतर त्याचे ते अ चिरमुरे आहेत की नाही
बरं हा
आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि ते परतून घ्यायचं म्हणजे आपण जसं पोहे करतोय हा तसं करायचं आणि आपण ते सुद्धा आपल्या लहान मुलांना देऊ शकतोय.
अ होय आणि लहान मुलं कसं करतात की बाहेरच जास्त
हा खायला बघतात हा दुकानातलं मग पण त्यांना बाहेर खाऊ पण खाऊ नये जास्त म्हणून पण आपण एक पदार्थ करू शकतोय. अ तो म्हणजे आपल्याला मिनी केेक करायचा. अ हा मिनी केक हा मिनी केक
ह हा मा
्र तिथे स्किट्ट घालायची आणि त्याची
मध्ये आपल्याला दुटका
ह
आणि दूध टाकल्यानंतर ना पूर्ण ते आपल्याला अ डोस्या म्हणजे जसं केकच बॅटर असेल तसं पूर्णपणे केक बॅटर तयार करून घ्यायचंय.
अ
आणि मग ते केकचं बॅटर असं पूर्ण तयार हा तयार करून झालं की आपल्याला आप्प्यांचा तवा घ्यायचाय आणि त्या आप्पांच्या तव्याला आधी तेल लावून घ्यायचं.
हा
आणि ते पूर्ण अ थोडं थोडं बॅटर पूर्ण त्या आप्याच्या तव्यामध्ये टाकायचं. आणि एक पाच मिनिट अ मंद गॅसवर गॅस व झाकून ठेवून शिजवायचय ते बेक करायचं.
हा हा हा
आणि पाच मिनिटानंतर न झाकण काढायचं आणि ते परतायचं.
बरं
आय ते केक परतायचे आणि परत पाळ झाकण ठेवून पाच मिनिट आपल्याला ते बेक करून घ्यायचंय. आम आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते छोटे छोटे मिनि केक होतात ते सुद्धा आपण अ डब्याला देऊ शकतोय.
हा बरं.
त्याच्यानंतर ना आपण अ रव्याचा डोसा सुद्धा करू शकतोय हा. हा म्हणजे कसं आपल्याला रवा घ्याय चाय त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि थोडीशी को थिंबीर, हिरवी मिरची टाकून त्याची बारीक पेस्ट करायचे.
हां.
अ रव्याच बॅटर तयार करून घ्यायचंय आणि मग डोश्याच्या व तव्यामध्ये कसं आपल्याला छोटे-छोटे डोसे करायचयात आणि ते सुद्धा आपण लहान मुलांना देऊ शक तोय हा मग तुम्ही काय काय कर तुम्ही करताय का नाही काय?
म्हणजे लहान मुलांसाठी नाही पण कसं आमच्या घरी जास्त म्हणजे कसं आमच्या त बाहेरच वगैरे खायला आवडत नाही आणि आमच्यात रात्री घरी असल्यामुळे आम्ही कसं म्हणजे जास्त चपात्या वगैरे करून ठेवतेय ना.
हा हा हा.
त्यामुळे मग घरच्या पदार्थात म्हणजे आपण कसं राहिलेलं जे आहे त्या त्यातलं मी एक रेसिपी करते ना घरी तर तर मी ते तुम्हाला सांगते की म्हणजे आपल्या काय करायचं आपलं जे राहिलेल्या जे चपात्या आहेत बघा त्या पहिल्या अशा मौशीरा पल्या ह्याच्यावर भाजून घ्यायच्या. गॅसवर म्हणजे कमी ह्याच्यावर गॅसवर मग ते घेतल्यानंतर काय करायचं तेचा पीस पाडायचं असं गोल कसं पण म्हणजे तुम्ही त्याला आकार देऊ शकताय.
हा हा.
आणि त्यानंतर आपल्या घरीचे पदार्थ म्हणजे हे असते बघा मसाले वगैरे
हा.
मसाले तर तुम्ही त्याला लावू शकताय कुठलं गरम मसाला असू दे किंवा असं म्हणजे घरी असतातच मसाल्या अवेलेबल का नाही मग त्या घरच्या पदार्थातच जे आहे ते तुम्ही त्याला लावायचं आणि तेल आहे ते त्या च्यावरून थोडं लावून घ्यायचं आणि मग ते तुम्ही असं स्क्री क्रिस्पी होऊपर्यंत असं ते पॅन मध्ये तेल घालून ते तोव हे करून घ्यायचे त्यातमध्ये कांदा असू दे कांदा वगैरे घालून वर जास्त कोथिंबीर घालून असे क्रिस्पी व पण ते करायच आणि वरणं काय असा चाट मसाला वगैरे तुम्ही घातला तर हे चहा
तरी चालेल हा हा हा. जे चहा सोबत आपण खाऊ शकतो त्याला.
होय आणि रात्री म्हणजे चार पाच ला कसं आपल्याला भूक जास्त वगैरे लाग त्या की नाय हम्म अंधट प ति पण होते आणि घ घरी साहित्य असते त्यात पण अव्लेबल होऊ शक
हा हा म्हणजे कसं ते शिळा अन्न कसं वाया पण जाणार नाही त्याचा आपण हा त्याची आपण रेसिपी करू शकतोय हा. परत आपण आलू पराठा पण करू शकतोय, म्हणजे सगळ्यात सोपा पण म्हणजे कसं पण रोज कसा चपात्या करतोयच त्याच्यामध्ये हा मग थोडसं कणिक आपलं उरतंयच मग आपण काय करायचं एखादा एक एखादी दोन बटाटे शिजवून घ्यायच आणि त्याशी शिजवलेल्या बटाट्यामध्ये त्या म ते अ बटाटे शिजवून घेऊन ते पूर्ण मॅ स्मॅश करायचं बारीक करून घ्यायचं मग तेच्यात अ बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालायची अ हळद, मिरची अशी घालायची आणि एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याच्यात ते आपण कसं पुरण पोळीला कस सारण भरतोय हा तसा अ ते सारण भरून घ्यायचं बटाट्याचं. त्या कणकेमध्ये आणि त्याची अशी जाड सर पोळी लाटून घ्यायची. आणि ती अं अशी भा तव्यावर भाजायची दोन्ही बाजूने हा म्हणजे आपल्याला कस अं आलू पराठा आपला तयार हुतय तो सुद्धा आपण लहान मुलांना डब्या ब्याला पटकन देऊ शकतोय म्हणजे ला लहान मुलांना कसं आसं जरा असं वेगवेगळे पदार्थ दि की कस त्यांना पण आवडत्यात.
हम्म तसं आहे ल लहान मुलं जास्त बाहेरचच खातात त्यामुळं. मध्येच आवाज का हा. हम्म. हा हा. बर. हा हा. तुमच पूर्णपणे आवाज हं हा.
हाय हॅलो. येतोय वाईज बोला बोला.